म काय चाललं
काय मग तेच चालू तिचं आल लग्नाचच काय दुसरे
हा न पण आता नवरदेवाला हळद, हळद दळली होती का सकाळी
सकाळी ना मी गेले, मी ना इकडून तशीच गेले ना साडी घेऊन जाऊ म्हटलं. मंग गेले तर त्या हाळ हळद फोडीत होत्या मंग माला शायला बाई त्या म्हणे ये म्हटलं मला काय हळत फोडायला सांगिली नाई.
अ
मी माहा कामासाठी आले म्हणलं
मंग म्हण मधी गेले म्हणले शोभाताई कडं म त्याचं चालु कवर घरात जाय दारत ये घरात जाय दारत ये घरात जाय म साडी घेतली म्हणल शेवढी साडी वाप परा बरं का चांगली म्हटल म्हणे हा मग वापरीन न म्हणे मला आवडला कलर ये बी. आ मंग म्हणती हम पैसे नको नं सोयाला सोनमुखालाच दे म्हणलं म्हणले हा मी कशी काय बसल सोनमुख काला सासा बसत्या म्हणे हा असं काही नाही राहत म्हण मोठी भाऊजई आईच्या ठिकाणी राहती बर चाल. तू म्हणशील तसं काहीच नाही म्हणणं माव
म्हणजे नवरी घेऊन येवोस्थर थांबायला लावलं, थोडक्य
थोडक्यात हा वरुण म्हणती बाई तू त्या साडी नाही घेऊन गेल्याय का गं? तुला मी म्हणले ना! बायांला त्या साड्या द्यायच्या ना! म्हणल मी कस काय देऊ तुमच्या साड्या तुम्ही वाटायच्या मी कशी काय वाटणार ये लग्न तुमच मी कशी काय वा त्या साड्या,
हम हम!
बरोबर आहे का नाही?
हम्म!
मला म्हणती, सगळ्यांच्या घेऊन जायच्या छाया वहिनीच्या यांच्या सगळ्यांच्या साड्या तू ने मी कशी काय घेऊन जाऊ म्हणल. तुझे तू पाय म्हणलं, ते मी काला नेऊ साड्या घेईल तिनं अंगवाडीच्या बायांना.
हम्म! पण नेमकी येतील किती?
काय मोदत नाही, समजा तर सांगेल नाही काही तिला?
अगं मम्मी तुला काय सांगते ती मला सुद्धा बोलली नाही तर, मला म्हणते हळदीला य लग्नाला कसं काय येऊ, ती तर बोललीच नाही, मी सांगल तू तुला वाटलं असेल. पन्नास लोकात ये म इला काला बोलवायचं मेंदिला खाऊ घालू म्हणून तू मेंदीला फोन केल. तू लग्नाला फोनच नाही केला तर येणार कशी ग!
हा ते बरोबर!
आता माणूस फोन केल्यावर. काय बोलत मेहंदीला ये, हळदीला ये, लग्नाला ये, असं बोलत ना. ती जर बोललीत नाही तर आपण जाणयचं कसं काय असं होतं पण एक आहे बरं का! लग्नामध्ये अ हे काय. अं आपल्यामध्ये नाही का, जेवण झाल्यावरती काय म्हणत ते
काय
रुखवत मिरवता नाही का, त्याला काय म्हणत. पायघड्या नाही का टाकता, झाल झंडा शेवट राहतो ना ग ते नाही का वाजवत वाजवत तिकड जात्या मग नऊ रुखवत मिरवता.
ह.
मग आता हि देईल कोणाला?
तिकडच्या बाया राहतील ना, इकडच्या तिच्या जावा आहे ना.
आपण कोणाला देतो भाऊजईला देतो ना?
भाऊ जायला कसं काय भाऊ जायला देत. ते रुखव दच त्या बाहेर आतेना नवर दवाचे पायवटीची ही पायवटीची पुरी करून राहतेय ताई ती, ऐका ना! पुरीच लग्न असलं ना? तर ती भाव जाईला पायवटी द्या त्या आता हिला नवी घेऊन ते तिकडच्या त्या पुरीच्या भाव जाईल देवालाग
हो ना मम्मी, तेच बोलते पुरीचे बाऊ जा येईल द्यावं लागेल ना हस मग,
मंग ग ना नवी घेऊ. असाल त्या पुरीला भाऊ जाया भऊ जाया काही
असतील ना चुलत ननंद कावाही न असतील.
मोठ हे ना! गण गोतमच ह हा मग, खटलंय मग दोच्या आत हचे भाऊ तीन भाऊ ये ना इला मंदाबाईला. हा तीन भाऊ ये मग, भाऊ जा ना भावाच्या पारांचे लग्न होईल.
अच्छा!
हम्म चांगलं ना! आता कारण नियमन नंदाबाई ची भू खांबाळला देईलय ना मोऱ्यांला.
हम्म हम्म अच्छा हा
माग काच जमीनीत जाय अ
श्रद्धा ची नणंद
श्रद्धा ची नणंद मामा सासर्याची पोर
हम्म
योग्याच्या मामाची पोर हि पोर म्हणजे जसं काही भाऊ आहे ना मुंबईचा
हा हा
बहूच्या बाई आ भावाची पोर कौशिकला केली. नात जमत नाही ती जर धरलं तर बहिणीचं नात लागत. म्हणजे योग्यानी केली आहे. तिची ती मामांची असती ती चालली असती योग्याला, पण योग्याच्या आत्याला ती कशी काय चालेल योग्याच्या आत त्या किती केली तर ती मावशी होईल ना. आता सुद्दा अ आपल्या हेच्या शारदाच्या भावाला भावाची पोर म्हणल्या वर मला ती मावशीच लागेल ना मला धरलं ना आता तसंच मग ये असं आता लव्ह मॅरेज त्याच्यामुळे देत्याती आज
हा
पहिले अशी नाते देतही नव्हती. पहिले डायरेक्ट म्हणायचे, नाही बाई ते काय जमत तुमच्या लक्षात आलं. का नात
पण मग ते पहिलं योग ना तर लक्षात आलं पण मग ते ना पहिलं जे होत तेच बरोबर होतं. म्हणजे त्यांना आता हे ना हे रक्ताच रक्ता जवळ आलं ना उद्या पोरं बाळ व्हायला त्रास
हा हा
बरोबर आहे की आता झालं तर ती गोष्ट वेगळ हम
हा येत आहेच पण मग या पोरीचा बाप द्यायला नाही म्हणत आता, लेकराचा होता ना पहिला त्या डोळ्यांनी पाहायला येईल का तिच्या भावांनी का म बहिणीला जरा एवढ थोडा त्रास बर यशोदे नंदे नी भावजाईला लय त्रास देले पाहिला त्यांनी ते डोळ्यांनी पाहिलेल ना सगळं त्यांनी ते डोळ्यांनी पाहिल तर तो नाहीच म्हणायचा नाहीच म्हणाय म्हणजे त्याला सांगेलाच नव्हतं आताक्षध्यक्षनी त्याला सांगितलं. मग ती पोर डायरेक्ट म्हणे, नही मला कराय आहे. मला करायचं, मग ते धिंगाणा पाहून म आता त्या बापान डायरेक्ट वर हात के मी रुपाय देणार नाही. तु काय कराय असेल तर करून घ्या. मग ते पोरींचे आई तीन वर्षांपासून ते हे करून ले ना. ती पोरी चे आई म्हणे तुम्हाला काय करायचंय तुम्ही लग्न करा. जमीन विकलेला लय पैसा भेट म्हणजे जमीन का जायलय रस्त्यामध्ये त्या हायवे समोर उ द्या हवी आहे ना. त्याच्यात पैसाला भेटेल त्या पोरीच्या बाप ती काय म्हणती, मी महापोलीचा वाटा तुम्हाला दिल. तुम्ही काय कराय काळजी करू नका. कारण एक मुलगा, एक मुलगीच ये ना.
हा हा हा.
हाय सर.
चांगलं हाय काय चांगलंय, हाय काय?
येणा भराभर ती पक्की अशी पॅक करून त्या पोरीला मग हे दे, शिक्षण मग तिला साठ हजारच संपून द्यायलीय.
हम्
अस
चांगलंय. लग्नातले पण या काही गोष्टी चांगल्या पण होते. ह ना. हे. नवरदेव मिरवायचा. लग्नातल्या काही गोष्टी चांगल्या पण आहे आपल्या लग्नातल्या काही गोष्टी चांगल्या पण आहे. हो. असं आता हे फक्त म्हणायला होईल, बाज शबी हे असून पण तिला मिळाली ग. अस.
त्याचा आता रात्री ती ही काय म्हणली मला शोभा तिने का आपण दारावर गेल ती चंद्रकांत ची शोभा म्हण काय ग एकटीच हाय का म्हण हा ओ लताबाईन त्या होत्या पण त्या बाजून गेला मी म्हण कस काय जमलं ग तिला तर जागा जमिन नाही त्या पोराचं कसं काय जमलं मग मी काय म्हणते अ आता आपण काही दुसरं बोललं नाही म्हटलं जमलं म्हटलं हा ती जमीन त्यांच्यावाली गावा का म्हटलं आणि तिच्या भाऊजईचीच भाची केली म्हणलं म्हण नव नव कशी काय तिच्या भावा भाऊजईने दिली ती तर बोलत तर ती इथं... कितीची सराब द्यायची मझ्या भावाला... आता हिचं तोंड लय साऱ्या गावात हात चोळीत बस असायची शिवाजी मेला तरी मी जाणार नाई पाणी पाजायला. अशी बोलायची सख्या भावाला.
हुं.
हा अन मंग नाय आव झाले गोड ते काई नाई म्हटलं तिच्या भावा भाऊजयची उम भावाचीच पोरए दिल्ली म्हण. तरी म्हणजे असं लोकांचं लगेच म्हणती.... बरं झालं बाई... गेला जमाना मरुदे जाऊ दे... आता पुरी नई भेटती... नई तरी
हम्
न पा भाई
तेच त.
हम. शोभा... बाई... शोभाबाई
पण ते... ह... हळदीला... याला त्याला... ते व्हिडिओ वगैरे काढणं.. त्याचं व्हिडिओज बनव छान वाटतं हाय ना?
हा... मस्त वाट छान वाट आणि रात्री पण आता ते मेहंदी होती ना ताई हा म्हणजे आधी सगळ्यांचे असे पण घेऊन घेऊन अ फोटो काढले मग त्याच्यात नाचायचे च्या शेजारच्या साळुंखे ताई होत्या त्यांना लई आवडतं नाचायला सुरेखा ताई तेन त्या आल्या, बर आता ते सुरेखा ताई कशी म्हणायची सारखं जायचं घरी जायचं घरी बाई जेव्हा गाणी लागलेन साळुंके बाई बी लागली नाचायला आरारारा अजिबात काय केलंही बाई थांबली नाही. लई डेन्जर हा मग साई म्हणतो बाई. ती आत्या मम्मी तुला जोडीच झाली आता एवढं टेन्शनच नाही म्हणते. टेन्शनच नाही आसते मग शोभा आपली शोभा ताई लई भारी नाचाती या वाल्मिक नगरच्या हा हा भारी नाच ती बारीक ये ना अशी उढ्या भारी मारते. का
हा
मग नाचलं थोड्या वेळ गाण्यावर मस्त आणि मग आलो. बरं साळुंखे की बाईण मी असते तर आम्ही काही निघालच नस तो पण सुरेखा ताई आम्ही लगेच निघालो. असं ते का त्यांच्या त्या जावा होत्या त्यांना ते खान्देशी गाण्यावर भारी नाचता येत होतं, ते शकून तला बाई तर ते, दहा मिनटं झाले ताई.
हा चालेल.